हॅलो..
हा.. आवाज येतोय काय?
हो येतोय. काय चाललंय?
काय नाय निवांतये. तू काय म्हणतेस बरयेस?
हो.. मी पण बरी आहे निवांत. विश्वाला जेवण चारत. तुमच आवरलं?
होय माझ आल काम. आता आवरायच. स्वयंपाक कराय लागले.
हा हा माझा व्हायचाय अजून स्वयंपाक. काही नाही हो. खायला त्रास देते खात नाही. तासभरापासून चारव तिला भरवते काहीच खायला तयार नाही. नकोच म्हणते.
होय.. म तेच्या आवडी काय त च द्यायच तिला मा
तिला माझी चपाती आवडते. अन आई बोलली ते पोटाला त्रास होतो ना ती शी च नाही करत.
हा.. हा.. हा.. हा.
तर देऊ नको अस बोलली आई.
हा हा हा हा हा आणि पाणी जास्त पित नाही की काय मग
नाही पाणी तिलामध्ये तापा आला होता ना तर तेव्हा पासून ती पाणी नको म्हणते तिला प्यायला कडू लागत होतं तिला मध्ये तेव्हापासून ती पाणीच नको म्हणायला लागली असं करते हम्म कसा चाललाय अधिक मास काय म्हणत तुम्ही गेल्या ना माहेरी अधिक
होय होय गेले होते काल झाला छान छान झाला अधिक मास दोन दोन ठीक हा म्हणजे मामाकडून आईकडून दोघांच्या कड पण मिळालंं
अरे वा हा छान झालं छान झालं
होय
आम्हाला अधिक मास असं आलं वाण पण आम्ही ते अहो वेळच नाही भेटला ते सजावट वगैरे करायला इचे बाबा वेळेवर आले ना साडे अकरा बाराला लगेच तिनला निेघायचं होतं तर मग काहीच नाही केलेला आणि पाहुणेही आले होते. त्या दिवशी
हा हा ह ह होय की आणि आता विश्वा लहान हाय ना गं अजून तर मग आणखी ती थोडी मोठी झाली कि मग तीच हेल्प करेल तुला सगळं करण्यासाठी
हो नाही नाही आईकडे म्हणते आईकडे आईकडे नाही का
लहान असल्यामुळे तुला आता तिला पण बघणं जास्त महत्त्वाचं आहे गं सजावट येते का आपण आणि हे अधिक मास काय आपण म्हातारं झालो तरी असतच
तीन तीन वर्षाला येणारच आहे, तो अधिक मास
तरी आपल्याला आई आईकडून माहेरकडून मिळतच हे,
नाही तस हो आता आमचं माहेर लांब आहे. आणि आता आई बाबा सत्तर वर्षाचे म्हंटल्यावर आता कसं भाऊजय चालवते नाही चालवते. त्याच्यावर राहणार ना,
होय त्याच्यावर डिपेंड असणार ते होय.
काय सांगायचं ते कशी भेट ते काय कसून
होय हौशी पाहिजे बघ, हा समोरचा व्यक्ती हौशी
हौशी पाहिजे हो खरंच, हौशी पाहिजे की बाबा सासू सासरे आपले नाही तर आपल्या नन ननच जेवढं आहेत त्यांच आपणच करावं असं त्यांना आपुलकी पाहिजे. थोडीफार तरी्, असं जास्त नाही पण दिवा घेण्या पुूर बोलावण्यापूर्ती
हो आता आहे बघ आपल्याला काय अपेक्षा असते, फक्त आम्हाला गेल्यानंतर हा परंपरा जपणे आणि गे नंतर आपल्याला आपुलकीनी बोलणे आता काय आपण आपल्या घर सोडून काय राहणार आहे तिथं
नाही राहत म, आणि आई वडील गेले की मग, कोणालाच माहेरी करमत
हो कोणाला कर
ते आहेच मग काय आता, हो देवदर्शन वगैरे काय अधिक तुमचं
हो देवदर्शन वगैरे झालं. अ पंढरपूरला वगैरे केलेलो, कोल्हापूरला गेलेलो दर्शनाला अधिकमास आहे, म्हणून आता सगळीकड गर्दी आहे, होय पंढरपूरला पण म्हणजे ति च वान घ्यायला गेलं ना मामाकडे तर मग दर्शन पण घेऊन आलो देवाच नदीमध्ये आता अधिकमासा च अंग मग म पण टी भरली त्याच्यानंतर नदीला आपण धं ध दिलं धोंड करून नेलं होतं मी इथून पहाटे उठून ते त संग तड गेले होते तर मग नदीला पण धोंडात वां दिलं दिवास उडला आहे दिवा ते आणि तिकडं अशी पद्धत आहे तिकडं म्हणजे डे अशी पद्धत आहे कि वाळूता महादे करायचा आणि म त्याच्यामध्ये असं म्हणतात की आपण वाळू नदीमधून काढून घेतलेली वाळू जेवढ्या त्या वाळूचे कण असतात की नाही तर त्या वाळू त्या कणांच्या इतका आपल्याला पुण्य मिळत.
हा का
ते कण त्या महादेवामध्ये आपण तयार करतो. त्या कणांइतका आपल्याला पुण्य मिळत आणि अधिक
हो आमच्याकडे पण करतात ते म्हणजे अस दोन बाया मिळून ते ओ याच्यात हातात रेती घेऊन काठावर बनवतात तेच ना पिंड.
हा बरों
हो हो करतात आमच्याकडे पण पण पुण्यात नाही हो पुण्यातले लोक तर आंघोळीलाही जाताना दिसत नाही मला. आता आमची मीनाबाई बोलली होती बाई मध्ये येणार आहे म्हण ओ बाळा ओ बाळा अधिक मासाचं काहीतरी करायला येणार आहे म्हणून आंघोळ बिंगोळ वाडीला जायला पण त्यांची दिवांची ऑर्डर देऊन येते ते आले नाही म्हणून ते थांबले असं मला पण देव दर्शन मला यायचं होत तुमच्याकडे पिलू लागेल मला थांब यायचं होतं तिकडे असं तर कोल्हापूरला हो म्हंटलं आता तुम्ही तिकडे राहतात तुम्हाला जास्त माहितीय. तरी तिकडे प्लॅन करायच्या
हे बघा जास्त करून जास्त करून काय करतात माहिती आहे का जिथे दोन नद्यांचा संगम गम है की नही त्या ठिकाणी जास्त आंघोळ करायला बघतात लोक म्हणजे अ तर इथं प्रयाग म्हणून पण आहे कोल्हापूरच्या जवळ तिथं पण हा म्हणजे, तिथं पण लोकं जातात दर्शनाला वगैरे तिथं पण छान आहे दर्शन वगैरे घेण्यासारखं! तिथं मग सूर्याला पाणी देणं.. हे सगळं करायचं... जे काय आपलं असतं ते नदी चीओटी नदीला द्या आ-वाण द्यायचं. अं-तीस अन मं त्याच्यामध्ये काय पण चालतंय पदार्थ ज्याला कि जाळी असते आतून जाळी पाहिजे त्या पदार्थाला... हा, म्हणजे अनारसे ते म्हैसूरपाक आपल्यागत बत्ताशे, मेणबत्ती ताशे नसतात का ते, बत्ताशे अ किंवा मग बालु मध्ये पण असते, मग धोंड्याचा जास्त मान आहे, म्हणजे की धोंडे करत नाहीत का ते पुरणाचे. छोटे-छोटे, हा त्याचं जास्त मान आहे, कारण की, ते सगळं नदीमध्ये असणारे मासे वगैरे खातात कि नाही आपल्याला पुण्य लागतं म्हणे.
हो. का? हुं-हुं
प्रत्येक गोष्टीच्या पाठीमगं अ-काहीतरी शास्त्र पण आहे. आणि सोबत आपल्याकडनं दुस जीव एखादा समाधान होण्यासा त्या पण गोष्टी आहेत.
हो. अहो, मग वहिनी इथं देहूमध्ये पण नदी आहे ना तर मग, मी म्हणजे आंघोळ नाही करू शकत नदीत, पाणी फार आहे ना तिथं! तर मग मी नुसतं ओटी भरली नदीची तर चालेल ना? मग रविवारी
को करू रविवारी, अमावस्या लागणार आहे. तु शनिवारी केलीस तरी चालतंय.
पण शनिवारी हिचे बाबा नाही ना रहात अहो एवढया सकाळी
जेव्हा तुला, मं रविवारी, पण अमावस्या लागायच्या आधी जायला पाहिजे तुला.
हो आणि कसं इथं मुक्तीधाम घाट पण हाय ना त्या नदीवर
हा मग हा मग तिथं घेऊन जा घरात ना एक पीस ओटीच सामान वगैरे घेऊन जा. आणि एक छोटा दिवा मिळतो. दहावीस रुपयाला मिळेल तो दिवा आणि त्याच्यामध्ये तू पा्पाची वत घ्यायचे फुलवात आणि नाही तो दिवा पहिल्यांदा ओठी भरायची. देवीचे हे अ आणि तु दिवा सोडायचा. नदीला एक काय करतात माहितय की जे धोंडे तयार केलेले असतात. युज अँड थ्रो नाही त्याच्यामध्ये ते दोंड ठेवायचं. सगळे छोटे छोटे करायचं.
किती करावे लागतात.
करायला लागतात तीस आणि तीन.
तेहतीस करावे लागतील का म्हणजे पुरण शीजवाव लागेल किंवा धोंड्याचा मान असतो तो तर धोंडेच करावे लागतील ना
हा तेच की पुरण करून तू रात्री करून ठेव ना वा लहान आहे तर आदल्या दिवशी करून ठेव आता लहान आहे तरच चालून जाते सगळ देवाला मान्य असते
हा का मग रात्री संध्याकाळी अक गोळ करून
हाा चालतय करून घे हा करून घे आणि एक डब्यात भरून ठेव सगळी तयारी करून ठेव आदल्या दिवशी आणि सकाळी लवकर जा आणि हे ते मोठी म्हणजे आपलं पत्रावळ असते की नाही पत्रावळ जरी घेतली तरी चालते म्हणजे त्यात व्यवस्थित मावतं नाही सगळं नाहीतरी मग एका छोट्या यूज आणि थ्रोच्या द्रोन मध्ये तो पहिला दिवा सोड आणि त्याच्यानंतर हे तीसनी तीन अ जेथ धुंड केलंस ते सोड म्हणजे ते ते खालीच जाते ते नदीत ठेवलं हा तेच ते सांगले खालीच जाते ते काय ते माश्यांना खाण्यासाठीच असते का ते हम्म आपल्याकडून जेवढं होतंय तेवढं दान करायचं झालं आता चारच दिवस राहिलेत
हो असं कर मग मी ते पण कारण आमच्याकडे वेगळी पद्धत आहे आणि मी असं कधी केलं नाही ना त्या सगळ्यात लहान हा आता आपल्यावर भार पडला आपण करायला पाहिजे
ह आणि नाही आज च की नाही आपण
हा सांगायला कोणी नाही आता इथलं थ मी नाहीय तर म्हणू शकते ना कागं असं सहजते इथं नदी आहे तू कर
हो हो नाही बहतेक मला वाटत त्यांना पण माहितीच नसेल ह्या गोष्टी माहिती नसे ह
त्यांना अस इंटरे आणि सांगू का त्यांना मला अस एव सपोर्ट कर म्हणून तु कुवी च ् नाही सपोर्ट करत
आणि कस आहे हे आपण जे करतो हे ना तर त्या गोष्टींचा आपल्या मु च्या प्रभाव पण पडतो क माझ अस करत होती हे सांगतात पण मोठे आणि दुसरी गोष्ट आपणे त्याच पुण्य त्यांना मिळणारच नाही का
हो नाही पुण्यापेक्षा वैन्यता ण एक पुण्य भेटाव म्हणून तर सोडा पण एक परंपरा आहे ती तर ती नाही का आपणजपली तर आपल्या पोरी
पुरी जपणार हा मग उद्या त्या सांगू शकतात ना माझी पण आई करत होती हे सगळं.
हो माझी आई करत होती. पहिच्या काळात अस होत अस जस आता आपल्याला आपल्या आच्या काळात. परंपरा बऱ्यापैकी मो चाल म आपल्याला आठवत आपल्या करत होती आत्ताची पोरी करत नाही.
हम्म हम् लक सचक हम्म. आणि काय बाकी काय म पद्धत वैरे आहे सगळ्यांची उ बरे आहे.
सगळं मस्त आहे. सगळे चांगलं आहे हम् हम्म अ काही होत नाही आम आम्हाला आम्ही मस्त. त स्ट्रॉगह होत. थोडंफार तर वातावरणाने सगळ्याचच दुखत.
ते आता काय शेवटी माणूसच आहे आपण त्याकड नाही या वातावरणाचा प्रभाव न व्हायला हम् तेवढं होणारच.
तिपर्यंत
आता बाळा म्हटल्यावर होणार नाही तेवढं थोड दिवस तिला एकदा का समजायला. आणि तुला सांगू ती लवकर खायला पहिला तालु कर आता ती पोळी भााजी मगते की नाही. ह्याच्यावर नाही की नाही त ति ती हाताने लवकर ख्यायला चालू करणार.
हो नाही तिला नवईनी तिखट आवडतं म्हणजे गोडला हातच नेलावती. अ दुधूकाायला वगैरे चाारला ना. तू म्हणते नाही म्हणते तेी दूध उघायला वगैरे खायला. चगली खात होती दुधुकरला आता तिला एक तिच्या बाबानी काय केलं जेवत होते तर जवळ आली. तर भाजी कोळीचारली तेव्हापासून मग ते भाजी पोळीार आणि ती त्यांच्या आतड्यालाही होत ना. एवढ्या छोट्या वयात हो आणि ते सारल्यापासून तिला जाऊ लागलीय बाकी काहीच खायला बघत नाही.
तू काय करत जा तिला आता तूप जर दे जा पोळीला लावून.
तूप तर देतो की तूप देतेस तिला कंटिन्यू
तिकड जरी खाल्ली तरी तिला पोटात रखक होणार नाही म
अगत डायपर आहे इथून जात नाही बाळा काही पण अह ड्रेस इकडे ओढते तोंड त्याच तिथून कुठलीही वस्तू टाकते माझ्या इथून ती खालून पडते की नाही. तर तसच. करते ती ओढून ओढून
हा हा हा
अस
हम् हम
तेच म्हंटलं तर अधिकवास मला